हॅलो नमस्कार.
नमस्कार मंडळी. काय चाललं?
काहीच नाही बगा. आराम सध्या. काय झालं तुमच वाल? हो मजेत.
काय चाललंय? काय म्हणतात, तुमचा मित्र आजारी पडला म्हणतात, ते फास्ट फूड खाऊन.
हो. भरपूर पडला ना तो. त्याला बाहेरच खाऊन. जरा जास्त झालेलं आहे ना.
थोडं त्याला म्हणा कमी कर म्हणा. हे बाहेरच खाणे खूप योग्य नाही ओ. हो का.
हो. त्यापासून भरपूर झालेलं आहे ना आता. तेल पण भरपूर असतं ना त्यात.
अ तरी कशामुंळ झालं हो म्हणजे? काय खाण्यात आलं त्याच्या?
तो बाहेर असतो ना तर रूमवर राहतो ना तो.
हो, हो
तर मंग त तिथं खायला त्याला तिथं मेसवरचं खाण असतं तर मेसवरचं तुम्हाला जेवण माहिती आहे ते कसं अस म्हणून खाल्ल्या जात नाही तर मग ते त्यांनी त्या दिवशी काही घाण वाटलं वाटतं त्याला तिथं म्हणजे मेस जेवण चांगलं नाही वाटलं त्याला तर मग तो बाहेर गेला होता जेवायला तर त्यान बाहेरच फास्ट फूड म्हणून समोसा सँडविच खाल्ले वाटतं तर त्यात तेल जास्त होतं म्हणे तर त्यामुळे त्याला ऍसिडिटी झाली आणि मग तो आजारीच पडला
हो फास्ट फूड खूपच खाणं अयोग्य आहे ओ शरीरासाठी
खूप, खूप
बाकी तुमचं मग काय चाललं
काही नाही बस आता हेच त्यांना समजून सांगू तेच समजून सांगत होतो त्यांना की फास्ट फूड आता सध्या जो आयसीयू मध्ये पण मग काय नाही ते डॉक्टर म्हणे होऊन जाईल म्हणे त्याज झालं तर मग मी त्या त्याचा छोटा भाऊ आहे ना त्याला समजून सांगत होतो कि बा आपल वाल फास्ट फूड खाणं चांगलं नाही बा ते पण आमचावाला जो लहान आहे का तो बाहेरच दुकानातला भरपूर पुडे आणून खात असतो ना
नाही ते कसं आहे की कंपनीच ब्रँडेड असल तर योग्य आहे आता ते सहा महिन्याची पॅकिंग कशी खाणारहो घाण पण नाही माणसाला कडवलावटतं माणूस काय माणसानच माणसासाठी बनवले पण आता ते योग्य नाही हो आपल्यासाठी ते शरीराला सूट होत नाही आपल्या शरीर आपल्याच्या हातून काही न न्यूट्रीशन भेटत नाही शरीरात फक्त चरबीच प्रमाण वाढतय फॅट वाढत आहे काय कामाचं ते आपल्यासाठी योग्य नाही हो
हो ना मग तेच तर तेच समजून सांगत होतो त्याला की बाहेरचे आता हे आपल्यावाली रॅपर अन ते असतात अन् ते त्यातलं जरा आपल्याल ते डेट बघूनच खाल्लं पाहिजे ना कि ते काय झालं तरी बाहेरचं खायचं म्हटलं तर
त्याच्यावरची डेट आपली वली एम एफ ची डेट आणि एक्सपायरी डेट बघून खाल्ल पाहिजे ना बनवलेला कधी आहे एक्सपायर होणार कधी तो खराब कधी होणाराय काय होणाराय ते पण आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यावर तेव्हा ते जे आपण खाल्लं पाहिजे
नाही आपलं खूपच अ आता काय म्हणतात खायची पद्धतही बदलली फास्ट फूड मध्ये ते चायनीज वगैरे तर अरे ते दोन, दोन दिवसाचे असतात ते चायनीज उकळलेल त्यांना तेच खातो आपण खूपच अवघड झाला बुवा
तेच ना जे देता त्यांना काही वाटायला पाहिजे ना तरी आपलं वाल आपण देतोय बा का हेच जर आपल्या मुलांनी खाल्लं तर कसं होईल बा
हो लहान मुलांसाठी खूप अयोग्य आहे ते पचण्यासाठी खूप हार्ड जात
आणि आता भरपूर लोक जे काय करतात मुलांना शांत करण्यासाठी दुकानातले चॉकलेट आणून देत कधी आणून देतात आता जास्त चॉकलेट दिल्यामुळे एका मुलाला आमच्या आ कॉलनीमध्ये होता ना तर मग त्याला ते झालेलं आहे का त्याचे दात किडलेले आहे तितक चॉकलेट खात होता तो
खूपच आवघड हाय ओ, काय करणार आपण तरी?
खूप अवघड झालेल आहे. तो थोडा जरी रडला नाही तर चॉकलेट आणून देतात ते त्याला. ते करतात ते. आता खूप पर्याय आहेत कि हो, मुलाला शांत करण्याचे आपल्याकडे.
हो.
हो, अजून काहीतरी त्याच्यात ते अजून फोनायचं आणलेलं आहे म्हणे, फोन देतात त्यांना.
काय करता, फास्ट फुडिंगलाही आपण काय मजबूर झालो हो. काही करू शकत नाही आपण त्याच्यासाठी.
हो ना, तेच तर. फास्ट फूड सकाळी उठलं तरी, फास्ट फूड खातात मुलं, बाहेर असलंव बाहेर असल्यावर मुलांना तेच एक- ते राहत म्हणा.
पण घरगुती असलं तर बरं राहतं ना, बाहेरचे फास्टफूड कशी- जास्त तेलकट वगैरे असतात.
नाही त्याच्यात ते तेल वगैरे जे असतं की, दोन नंबरच असतं ओ.
हो ना, मंग तेच ना. ते खराब करत ना शरीराला, आपल्या शरीराला डॅमेज करत ना ते.
हो, मी तुम्हाला तेच म्हणायलो, प्रोटीन सोर्स कमी होतो, शरीर कमजोर होतं मग- दावाखान्यात न्यायचं काम का पडलं की, त्यान फास्ट फूडचं प्रमाण जास्त खाल्लं. आणि फास्ट फूड खातोय, जंक फूड, फास्ट फूड खूप अयोग्य आहे हो. त्याच्यात मैदा असतो, बटर असत. जे शरीराला योग्य नाही, तेच प्रथीने आहे, जेच घटक आहे. आणि आपल्या शरीराला जे आपण देऊ, तेच आपलं शरीर एक्सेप्ट करणार आहे ना? म्हणजे आपण आपलंच आयुष्य हाताने कमी करतोय..
हो ना, मग तेच होतंय ना, तेच, तेच त्यांना समजून सांगत होतो की, बा आपण आपल- शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे स्वतः.
आपण घेतली तेव्हा कुठे ते होईल ना?
आता तुम्ही एक विचार करा, कि नव्वद- च्या दशकात आपले पूर्वज किती वर्ष- जगत होते, शंभर, एकशे- वीस वर्ष जगत होती आणि आपली लाईफ फॅन किती झाली बघा की, आपलं आयुष्यमान- किती झाली?
हो, तेच ना आता काय- आता पन्नास, पन्नास वयाची मुलं मरताय, आपल्यापेक्षा जवान मुलं मरून जात आहे. बापा- बापाच्या आधी मुलगा मरतोय.
हो ना, खूपच वाईट कंडिशन आहे बो.
कितीे अवघड कंडिशन झालेली आता ही सदव, सर्वांची.
काय करता, आता ते काय म्हणता आपण- आपण पेरलेलं झाड आपणच उगवणार का? ते आता बोलायला म्हणजे, खूप अवघड झालंय हो.
आपलंच. आपलाच आात आपल्याच गाड्या, आपलाच आता आपल्याच गाळ्यात पडतो ना. मोडलेला हम्म.
आय क्यू. विचित्र कंडिशनय, आता सध्याच्या काळात. फास्ट फुडिंग त बोलायला, शब्द नाही ओ. खूपच अवघड झालय. काय करणार ओ. आफ्टर मार्केट गोष्ट भेटायली. आणि ते खूप बाहेरच जे सॉसेस, कसे सडून - सडून बनलेले असतात. आणि आपण तेच खातो. आपल्याला, पुन्हा दवाखान्यात जाव लागतं.
काय असल? काही नाही, आपण बघत नाही. त्यातलं प्रोटीन कायय? कॅलरी कितीय? कायय? त्यात शुगर किती युज केलेली असते. आपण ते पण बघत नाही, ना.
नाही - नाही. फास्ट फुडींग खूप अयोग्यय शरीरासाठी. आता हार्टअटॅट. हार्टअटॅक, का येताय आपल्याला? आपलं कॅलरीज वगैरे आपल्या मेंटेन नाही हो. शरीरात डिसबॅलन्स होतो. तेच, शरीरात समतोल नाही राहते ना.
हो. सध्या तर आता, हार्ट अटॅकचे परिणाम पण भरपूर वाढलेलेय ना.
हो, हो. मी, मीही तेच म्हणतोय. काय करता आता त्याला. आपण
त्याला पर्याय एकच फक्त आता, आपण बाहेरचं खाणं बंद करणे. फास्ट फूड क कमी करणे.
हो आणि आपण फास्ट फूड खाऊन, कॅन्सरला आवाहन देतोय.
हो, ना. मग तेच तर होतंय.
आपण कॅन्सरला बोलवतय. की, कॅन्सर झाला ना, कॅन्सर खूप कर्करोग खूप विचित्रय ओ. काय सांगाव तुम्हाला.
खूप - खूप विचित्रय ओ. खूप विचित्रय खूप.
आपले बालक. म्हणजे, आपल्या मुळं पण अस संसर्गजन्य जर झाला. तर खूप अवघडय. आणि फास्ट फुडिंग मुळेच होतंय सगळं. हे बाहेरचं खाणं, बाहेरचं पिणं. फास्ट फुडिंग मध्ये, काय ते काय ते चायनीजय.
हो, आताच्या पिढीला तेच, खाण्यासाठी भरपूर असं, ते वाट तय ना. ते हे ख हे खाल्लं पाहिजे बा. हो.
जेन जीचा बॉईस ख. जेन जी मुलं तर, खूपच विचित्रय. तुम्हाला सांगतो मी, अहो यांना दिवस - रात्र ते बर्गर खाता. काय ते सँडविच आता काय ते मेयोनीज ओ. अहो, ते सहा- सहा महिने. तुम्हाला सांगतो मी. सहा - सहा महिने सडवतात ओ. कंपनीत. सहा - सहा महिने. अरे, काय खाता रं? काय खाता इतकं, विची त्र खाताय हे, जन जी बॉईझ.
काय आता, काय सांगणार, त्यांना? आपण बघ ते एकच मार्गदर्शन करू शकतो ना फक्त. त्यांना की, आपण सांगू शकतो. आता दुसरं काय करणार, त्यांना तरी आपण? त्यांना कळायला पाहिजे ना, ते.
आपल्या शासकीय यंत्रणेवर, या गोष्टीवर नजर घालायला पाहिजे. आपली शासकीय अन्न पुुरवठा, ती जी यंत्रणाय ना, ते, या गोष्टीवर नजर टाकणा गेली. मणजे कसं, त्यांचं नियंत्रण असलं. तुम्ही जे केमिकल युक्त दूध, बाकी काही काय काय यूज करतात ते केमिकल्स. ते या खाण्यात जर वापरले नाही ना फास्ट फुडिंगचा खूप कमी परिणाम शरीरावर होईल. आणि मुलांना कस समजवून ही सांगता येईल की फास्ट फूडिंग खाऊ नका. फास्ट फुडिंगवर बंदी आणू बाकी काही गोष्टी करू आपण आणि खूप सारे फायदेही होतील आपलं शरीर तंदुरुस्त राहील आपल्याला दवाखान्यात जावा नाही लागणार. पैसे वाचतील आपल काय काय नाही होणार ओ दोन पैसे वाच त म्हणजे कस काम येतात खूप खूप अवघड आहे आयुष्य.
अवघड म्हणजे खूप खूप अवघड झालेलं आहे सध्याच्या काळात आता भरपूर म्हणजे भरपूर अवघड झालेलं आहे आता आपल्याला कसंय आपले मुलं आहे म्हणून मग आपल्याला काय म्हणता येत नाही, ना आपण समजून सांगू शकतो त्यांना जास्तीत जास्त काय सांगणार‌
हो ना या फास्ट फुडिंगच्या जमान्यात तर खूपच अ तुम्हाला सांगतो खूपच अवघड झालंय बघा आजचा आपलं हो की नाही फास्ट फूड मुळ खूपच अवघड झालय. आणि तुम्हीही खाऊ नका. तुम्ही खाऊ नका तुमच्या लहान मुलांना एक त्याची सवय लावू नका. आणि घरातील जे खात असतील त्यांना समजून सांगा फास्ट फूड खाणं योग्य नाही. आपल्या शरीरासाठी खूपच अवघड आहे. आणि आपण कसे प्रयत्न करा कमी खाण्याचा खात अस
हो ते चालू आहे आता सध्या मीच मी तर खातच नाही पण मग आता मुलांना पण सांगू. मुलांना पण सांगू की कमी नका खाऊ म्हणून.
हो
हो चालेल मग ठेवतो.
हो चालेल चालेल.
हो
हो